हॅलो
हा
हा अर तो विषय कायय ते परर्शाची जी पार्सल हायत कणी ती देऊन याय पाहिजेत कारण काय होणार अ त्याला जर री रिटन वगैरे करायची असतील ती त्यातलं काय नको वगर असेल तर डोक्याल नको रे
अ ते पण हाइच नाहीतर तर आपल्यासारखं व्हायचं
उघडून बघितलंय सगळ व्यवस्थित हाय काय प्रॉब्लेम न्हाया आय कशात
पुस्तक तर बघितलयस का फाटलेला पान वगैरे तेन
न्हाय न्हाय पुस्तक नाय उघ उघडली मी पुस्तक एकदम पॅक हाईत रे व्यवस्थित त्याच्यामुळे मी ती उघडाय च्या भानगडीत पडलो न्हय काल मी ते हे उघडल स्पीकर आले होते स्पीकर उघड ला ते कारण जरा भिजून आलता म्हणल डॅमेज बीमेज हाय काय म्हणून मी ते दोन आ इ एम आणि स्पीकर उघडून बघितला त्याला तर काय काय झालेलं न्हाय.
हा.
खर तरी पण त्याला सपोज आता त्यो स्पीकर न्हाय आवडला किंवा ते आइम न्हाय आवडलं त्याला प परत यायचं हाय तर काय करणार? त्याच्यामुळं.. म्हणून विचारालतो तिकड जाऊन येेऊया काय म्हणून.. मी ऍक्च्युली आत्ताच जाणार होतो खरं आता पाऊस पडलाय न्हव.
नायरे काहीच नाही इथं
हम्म शांत इत इथं कसला पाऊस आलाय
शांत आता जस्टच आल
वून बाहेर आलो ऊन पडलेला म्हणलं बरं झालं ऊन पडलय जाऊन येऊया प्रर्श्याकड आंघोळ बिंगघोळ करून बाहेरी पण असला पाऊस आला कनी विषयच सोडला मी
हम् हम
विषय सोडला डायरेक्ट बाई तु मिसिंग लिंकचा व्हिडिओ बघितलास काय
होय मी तर काय भरलेलो मी बनलेल म्हणल बघून ये भावा
अरे त्या मिराताई जाणार होत्या बाबा. नशीब गेल्या नाहीत त्या.
कुठलं मिशन लिंकला.
अरे त्या मुंबईला चाललेल्या पुण्यात आलेल्या बहिणीकडे त्यांच्या तिथन त्या परत मुंबईला जाणार होत्या... रिकामा ऑडिओ
हा.
आणि ते व्हिडिओ बघितला आणि मला रात्री आठवल त्या जाणार होत्या पप्पाांना म्हणट जरा फोन करून बघा... त्या गेल्यात हाईत इथच का कुठं वाटतच अडकल्यात.. पप्पांनी फोन केला तर त्या गेलेल्याच नाहीत त्या पुण्यातच हाईत म्हणल बरं झालं मणलं सगळ शांत सगळ शांत झाल्यावर जावव म्हणलं काय गडबड न्हाय नाहीतर काय व्हायचं वाटतं कुठं तर अडकून बसायच्या
हम्म त्रास नको.
अरे मिसिंग लिंक वरती शाहण्या वरच्या डोंगरातली दरड येऊन पडल्या डायरेक्ट.
दरड कोसळली म्हणतो. भाई मी मी या विषयी चेष्टेत म्हटलेल हां ह्याँ विषा म्हणलो भाई. जाणार अशील तर आत्ता सांगलतो जा नंतर ब्रिज नंतर कोसळायचा. खरोखरच झाल.
नाही नाही ब्रिज नाही पडला सोड ब्रिज हाय.
ब्रिजच्या समोरच पडलं रे.
नाही नाही समोरच नाही पडलं रे.
ते ब्रिजच हे
बोगदा केलाय बोगदाच्या वरती जी दरड आहे की नाही ती पडल्या.
बाहेर पडतानाच आधीच की हां तेच. बोगदा पार केलास कि ते बाहेर आलंच.
होय होय. नशीब भावा ते पडताना तिथं कुठल्या गाड्या नव्हत्या.
होय ते एक हाय चांगलं.
नाही आता नुकसानच की अरे ते खड्डे जे पडलेले का नाही भावा ते मुजवायला वरन मुरूम टाकलाय.
काय खड्डे? तुझं म्हणणं आहे खड्डा मुजवायला मुरूम टाकलाय.
हां वरन डायरेक्ट निसर्गानेच टाकलाय मुरुम.
हो नॅचरली हाय क्वालिटी काय?
हां समजलं का तुला विषय तो?
समजलं समजलं नुकतच समजल हम्म
त्या बांधणाऱ्याची काय चूक नाही बांधणाऱ्याची काय चूक नाही. ते दरड पडल्या ती.
म्हणजे ते हे केलंय रे काय हाय टेनस्टाईल. खराब रस्ता तो म्हणला रुख.
म्हणून तेन सुई केल्या.
स्वतः टाकलंय काय?
आणि ती रियाक्शन बघितलीस काय हेंचि?
कोणाची?
मंत्री साहिब.
मंत्री साहेब.
त्यो ते म्हणतात की टेस्टिंग करत होतो आम्ही पहिल्या पावसाळ्यात.
होय काय होणाराय कसं. ते नाही टेस्टिंग होते टेस्टिंग करायची असते त्यांच्या म्हणण्यानुसार आणि त्याच्यानंतर ते ठरवतात. की कसं काय होणार आहे.
हां कसं पुढं अव मग गाड्या का सोडल्या तेच्याव?
ह
टेस्टिंगच करायची होती तर हो प्रॉपर टेस्टिंग चालू आहे एकदम.
गिनी पिकच आहे आम्ही.
प्रॉपर प्रॉपर टेस्टिंग चालू आहे इथेनॉल. माझी गाडी मी लावूनच टाकलेल आहे रे.
मी काय म्हणतोय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन नावाचं काही प्रकार असेलच की रे.
तिला हात लावायचा म्हणजे म अंगा काटा मरती चार दिस त ही गाडी घेऊन जायच का म जेवढी बी ए कंडिशन आहे सध्या
अजून इ्च नवर घातला नाही चांगली गोष्ट आहे
करत आम्ही आयसुबीटनॉल पण ब्लेंड करणार डिझेलमध्येेऊन
होय काय धन्यवाद दादा म्हनाच
मी तेच म्हणल अतिउत्तम म्हणलं तुम्ही
जे म्हणजे दे आणि मोकळ व
हा आता त्या तवरच का असेल ते करा विसर्जन करतो लागलीच गाड्यांचा मी
गणपती पण आलेत रे लागलच गणपतींना पासून हे गणेश देवा म्हणायचं.
ही गाडी तुम्हाला अरपण घेऊन जावा दरवर्षी काय तर हा रे नवीन यांच सीट आल्या
त्यांच यांचं सुधरण हना काय कळ ना वाटतं त्यांचं आणि काय बोलायच गे त्यांना
अवघड आहे अवघडं सगळं तुम तिे तोरटावाल्या आणि त्यात आता ते नवीन सगळ्या अ सुझुकी टोयटा वयंडाई आणि बजाज हिरो या कंपन्यांच्या मोठ्या मोठ्या माणसांनी येऊन काय प्रेस कॉन्फरन्स दिली ऐकालास ना
आं
आच्या गाड्यांना काय प्रॉब्लेम येत नाही आहे ई ट्वेंटी
हा फक्त एकदा तुम्ही खरेदी करा मग सांगतो काय होते ते
नाही नाही येत ना आत्तापर्यंत पण ज्या आहेत त्यात पण काही येत नाहीय
आणिंतर गाड्याना प्रॉब्लेम आला तर साहेब काय करणार असह तुम ज असं सांगा म्हणे
नुसतो फक्त यातलं ना नाही मी व्हिडिओ शेव करून ठेवला आहे
भाई मला पण टाक
कुठे नाहीरे टाटण आहे त्यात
अरे टाटा नकोच रे हेना सांगतो की जो आप करना चहत
नुसतं को कुठल्या प्रॉब्लेम येऊन देतस गाड्याला दाखवून व्हिडिओस तथल्या मेकॅनिकला तिथला मॅनेजर म्हणला का नाही कि हे आमच्याकडनं होत नाही पेडमध्ये करा लागते हे बघा
अरे काकाची गाडीून कोणाची गाडी असून दुसऱ्याची गाडीवर न
होयत नाही नव बघा
हे बिलकुल आप आपक भ्रातन
असल हेयती
भाई ले मारतोय म्हणेच आम्ही
ह
सुझुकेम्प कंपनीच तरी इंडियातला बहुतेक सीईओ जायत
दुसऱ्या देशात राहायला जातोय का
ह किन बोललाय तुला व्हिडिओ पाारीला आहे मी इं्स्टाला इतना बुरा लग रहा है कही बोल अभ लो हॅलो
हा बोल ऐकालय नाही रे जातत काय
तू योगदमच तुझा आवाज बंद झाला रे म्हणलं काय विषय मला वाटलं कायसपिलास वाडत हॅलो
हैलो
हा मला वाटलं पुस्त स र अस फिला अस वाटत म्हणले
आवाज जरच येत हा बोलत आता
पिलास वाढत म्हण तर कधी आलाय जसं उरुंबरूम
होय होय अच्छ अच्छ हच्यान प्यायला लागलो येतो मग मला तर गाडीवर आ गाडी माझी त्याच्यामुळेज गेली कन्फर्म सांगतो
ह
नाहीई नाई ना नाीईर्सेंट पण
मी तेवढ्यासाठीच पॅशन काढलेला नाही कि रिस्कच घ्यायची आ मला माझ्या गाडी बरोबर ते हे आहे की नाही काय म्हणाल तू विसरल बाहीन तुझ्या ना आता आणि आणि
म मी असा ग्लेम
काय म्हणत ऐकला ना
हा
ई ट्वेंटी फ्युल रेसिंग कार्समध्ये पण वापरतात
त्याच्यामुळे यू डोंट वरी माझं काय म्हणणं आहे भाई रेसिंग कार्ड कुठल्या कुठल्या रेसिंग कार्ड आहे बघायला जातु
अरे ही डॉच आपली काय नव्ह तिचं ड डॉच चार्जर ला वापरतात ना ती
अरे पण ती काय करते इथेनॉल घातल्यावर तिला ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे ती हे करताय रे प्रभोचल म्हण हे करतय खुश होतय
तस तस नयाचे विषय जर तू प्युअर पेट्रोल घातलास त्या गाडीला तर तिचा सुपरचार्जर वर्क का करत नाही तर त्याच ऑक्सिजन बरोबर रिएक्शन एवढा फ झा गाडी डैमेज होऊ शक म्हणून सुपर चार्जर वर्क करत नाही जर पिवर पेट्रोल घातलं त्याला ऑलरेडी ऑक्सिजन जास्त लागत ना म्हणून मग त्याचा सुपर चार्जर वर्क करते आणि ती गाडी फास्ट पळते्या असा विषय आहे त
हा पण माझं सांग माड दचा आहे कि अल्ट्राज आहे
चारजरच नाही ना
म्हण फोनचा चार्जर रा नाही इतरला
तो बी मोड काय
हा तो पण मोड काय ते पण दोघ तेच चालू आहे अ ग चालू आहे आमचे चार्जरचे पण
आणि काय सांगायचं आता रेसिंग कारमध्ये वापरतात
हे जर रेसिंग जरास